हॅलो. हा बोल.
हा आ आला आता आवाज आला ज जरा खरखराय लागलंय ग. हा आता आता आला.
हा ते ब्लुटूथ खाली असल्यामुंळ झालं असेल.
हा हा जेवलीस?
जेवल बघ आत्तास तू.
नाही आता जेवणार बघ.
हा त्या वेळ केला जेवायला.
होय ते मग मी आवरत बसलेली. तेच्या मुळ.
काय करायला ना काय नाही बा बसले आता. जेन जास्त आल तर तुझा फोन आला.
ह
हम् आणि काय मग कॉलेजच त्यांण काय काय बघितलीस.
बघितलं म्हणजे रजिस्ट्रेशन झालंय आता सोमवारी जाणार आहे. म्हणजे पहिली इन्स्टॉलमेंट भरून ऍडमिशन फिक्स करायला.
तो कुठल्या सोमारे जाणार होती.
काय म्हणण हो ते.
ला महूर्तच लाग नाव जायला.
नाही तर काय रोज एक कारण निघते इकड जायचं. तिकडे जायचज आता सोमवारी तर म्हटल. फिक्स म्हटलं.
फिक्स मग नाही पप्पा नाही आला तर मम्मीला घेऊन जायचं ग.
अग नाही ते हे. तिथं म्हणजे आणि काय काय विचारणार असल तर आणि घचं काय म्हण तुम्हीच
होय ते पण आहे खरं म्हणजे बाकीचं पण सगळं
हा म्हणजून थांबले लो
हा हो पप्पा अस सगळं विचारतील पण खरं
होय तिकड बस नाही थांबवत ग मजा यायच कस घेऊन मग
गाडीवरनच गेलेलं बरं पडणार आहे ते
हो एक किलोमीटर लांबाय त ना मग ती आहे मम्मी लाग म्हूनमक सुधायसत क
हो कुठलं डीआयप कुठला हेच्यातल कॉलेज भरल्यास नेमकं तू हे‌च्या म्हणजे बावड्यातलं का कुठलं
नाही -नाही बावड्यात नाही ताराबाई पार्क पशी
हा कारण त्यांची कोल्हापुरात तीन काय कॉलेज आहेत ना दसरा चौकात एक आहे
म्हणजे युनिव्हर्सिटी त्यांचे
हम् तेच कि पुण्यात पण हा इकडं तिकडं पण आहेत मग नेमकं कुठल्याला बघितलं असतं
ताराबाई पार्क पसलच असतील
हा -हा
हम्
कसं कसं हॉस्टेल ना का बस ना का बस आता जर नाही म्हणली तर त्यांचीच बस लावायला लागत्या पाहिजे
आणि त्यांच्या कॉलेजला बसच नाही
कस काय
काय माहीत आणि आपलं आपण आपण बसण जायच म्हजलं तर तिन एक किलोमीटर लांब आहे
मग तिथ आणि रिक्षा -बिक्षा करून जायला लागणार
नाही तर मग हे करायचं लर्निंग लायसनस काढायचं आणि मग गाडी घेऊन जायचं नाहीतर मग हॉस्टेल ला बघायचं
गाडी घेऊन तुला म्हणजे असं लगेच म्हण फर्स्ट इयर ला असताना गाडी घेऊन जाणं जरा हेच आहे त सेकंड इयर ला वगैरे गाडी घेऊन जाऊ शकतेस कारण आता कसं लईला आमचा पल्ला असतो तो हात दुखत्यात हे होतय नवीन कॉलेज असतय
हॉस्टेलच म्हणालोय
होस्टेलवर किंवा निकिता दीदीच्या हितन किती लांबा ते
ह रोज नाही तिच्यातन तिकडे सोडायकण असल नसल
पाहुण्यांच्यात पण बरोबर वाटत नाही काय
आणि काका पण जाणार कॉलेजला रोज सकाळी लवकर जातात
हम्म
तुझे कस अजून कधी आहे कॅपराऊंड तुझं
माझे पण अजून रिट्रेश रिट्रेशन म्ह एंडला होईल जुलैच्या एंडला रजिस्ट्रेशन काय कॉलेज
हा
ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये चालू होतं
ते किती वर्षात दोन वर्षाच काय
जाता
तुझ किती तुझं चार वर्षच असेल ना
तीन वर्षाच आहे माझ दोन वर्षाचा डिप्लोमा आणि तीन वर्ष डिग्री म्हणजे तीन वर्षात होते डिग्री
म्हणजे डिग्री तीन वर्षाचा आणि डिप्लोमा दोन वर्षाचा
हा
म्हणजे पाच
नाही नाही तीन वर्षात डिग्री होत्या दोन वर्ष केलीस तर डिप्लोमाचं सर्टिफिकेट आणि तिसऱ्या वर्षी डिग्रीचं
हा म्हणजे आणि डिग्री केल्यानंतर पुढं काय शिकायला लागत नाही.
मास्टर कराय पण येते की.
हा. जर काय डग्री जर चांगलं जॉब प्लेसमेंट जर मिळालं. कशाला करायला लागत मास्टर्स.
हो मास्तर इथ पण करू शकतो. ते जर म्हणजे बाहेर जाणार असल तर बाहेर पण करू शकतोय.
ह मग ते जर बाहेर पण जायचं असल का नाही. ण भारच्या देशात वगैरे म्हण असते तू.
हा होय.
म्हणजे तसं जायचं असलं का तुला तर आ.
आवाज आवाज येईना तुझा तुझा नीट.
मी चौकशी हॅलो!
तुला आवाज येईना का?
हॅलो!
हा काय म्हणत ते हा बोल.
भार. ज जर देशात घ्यायच असतल ते. त्या काय त्या काय ताई मग ते. बघ जरा आधी म्हणजे तुझर डिग्री डिप्लोमा झाला का तू जेव्हा सेकंड इयर ला. तेव्हा जरा माहिती काढून घ्यायची किंवा आत्तापासून चालू कर. म्हणजे तुला जर बाहेर पाहिजे अस तर मग त्याच्या एक्झाम्स वगैरे हे ते सगळं बघायला येईल.
बघत पण तसं आता ऍडमिशन तर करतो.
होय तेच एक वर्ष कंप्लीट झालं की मी बघायला चालू कारण माझं काय झालं. मी पण म्हणत होतो एमसीए ला म्हणजे मला कुठ. कॉलेजेस आणि चांल्यानंतर. कंड शिकून आलं तर लगेच जॉब मिळतात ना इकडं.
होय आणि सॅलरी पण जास्त भेटत.
मिळत आणि लगेच जॉब मिळत अग कारण तिकडची डिग्री मिळते ना. आपला युनायटेड किंग्डम मग. म्हणत होतो खर आधी एक वर्ष तरी म्हणजे मीवायला असताना ते चौकशी करायला. हो म्हणज एक वर्ष त्यांच्या एक्झाम वगैरे असतात त्या लवकर असतात ग त्यांच्या एक्झाम.
ह.
थर्ड इयर ला असतो तेव्हा त्यांच्या एक्झाम वगैरे असतात. आणि जर त्या एक्झाम म्हणजे त्यांच काय्रयटेरिया आहे सत्तर किंवा पन्नास साठचं असं काय तर क्रायटेरिया त्याच्या वर मार्क वगैरे असले. ना सगळं शिक्षण राहण्याचं सगळं ते युनिव्हर्सिटी बघत्या.
उशीराने बघितलीस काय ते सगळं.
हा मी वेळाने बघितलो सगळं.
ते मग आता एका वर्षाचा गॅप टाकून चालत नाही.
गॅप टाकायला काय प्रॉब्लेम नाही. खरं तिकडं मिळालं तर नाही मिळालं तर उगाच हे होत ग ते त्या त्या वेळेत केल असतं मी इकड सीट ते दोन्ही दिलं असतं ना.
मग गॅप टाकल्यावर जॉब. त्याच्याळी तुम गॅपच रिझन विचारत गॅप का टाकलाय तुम्ही मा कंपनी गॅप असल्यामुळे घेत पण नाही तस ते ते प्रॉब्लेम येतात गॅप टाकल्यामुळे
मग तेच जरा मी आधी जरा चौकशीतण केल असतो का नाही तर मग बघितलो असतो मग कुठंत कारण आता जर्मनीला निकिता दीदी हाय ना त्यामुळे का प्रॉब्लेम पण बघित अस कॉलेज चग त्यांनी आता जर हुशार स्टुडंट वगैरे असले की त्यांनी सगळ खर्च बघ त्यात शिक्षणाचा राहायचं सुद्धा
खाण्याच परत तुम्ही वरण जरुमलार्चा वगैरे पाहिजे असला तर तुम्ही जॉब म्हणे काय पण जॉब वगैरे कमवून तुम पैसे कमवू शकता
म्हणजे पार्ट टाइम जॉब करून देत का
हां
आधी बघायला पाहिजे तस मग झाला असत
तेच कि मी कवा बघितलं माहिती की आमचं थर्ड इयर जरा जरा सप शेवट सेमिस्टरहि हाय ना राहिलेलं तेव्हा बघितलं तेव्हा तिकडचे एक्झाम झालेल्या होत्या
हम बघायला पाहिजे होत जरा
होय
मग कुठे कुठे टाकणारच ऍडमिशन
आता बघितलंय सांगलीच व्हीपी कॉलेज एक बघितलंय परत ते वा वारणानगरचं कुठलं ते तात्यासाहेब कोरे एक बघितलय
आणि हे दोनच कॉलेज आता जर म्हणजे माझ्या ऐकण्यात चांगले कॉलेज ते पण सांगलीच व्हीपी कॉलेज चांग चांगलं आलंय ऐकण्यात म्हणजे व्यवित काकी पण म्हटल्या ना कोणत होती ना ती गावातली
का कोणत का म्हणजे हाय आता तिचं लास्ट इयर चाल वाटत
हा मग तेच आणि माझी पण एक सिनियर होती मग ते बघितलय हाय चांगलं म्हणून तिथं टाकायचं अस विचार चालू आहे बघू आता आणि फी वगैरे पण अस कमी आहेत ना त्यांच्या
हा हा चालते तर
युनिव्हर्सिटीला बघणार असतो खरं तेव्हा कसं काय काय काय झालं ब
युनिव्हर्सिटीला काय नसतच असत नाव मोठ्याच बाकीच काय नसतील रेंज मध्ये जा की आवाज ये ना तुझा
हॅलो
आवाज करायच असा पूर्ण अड हा आता आला
मग अशी मम्मी घरात तिथं जेवन अ किचन मध्ये बसून बोलाल ती मम्मी तरी आवाज झालता
तुझं कसं काही नाम
अरे मी दरात बसून आवाज येन आलाय घरात होती की नाही एकच काडी रेंज होती एकच तिंबा शेवडत आणि आता फुल आहे तरी आवाजीन झालाय
ह
ह नवाज ते मला जिओ ला नेटवर्कच नाही आहे ग खोळागत म्हणून तसे होते
हम्म पोर्ट करून घेशील त्यांनी
आ ते परवा गेलेलो की पोर्ट करायला ह खरं काय झालं माहितीय का? माझा नव्वद दिवस कंप्लीट झाला नव्हतीत अजून आणि बरोबर त्या दिवशी माझ पहाटे पावणेपाचला बॅलन्स सपणार हुता त्या दिवशी तर दुपारी बारा एकला जर बॅलन्स सपलाअसता तर मी काल पोर्ट केलं बरोबर त्या दिवशी नव्वद दिवस कंप्लीट झालेत.
ही यो
बरोबर आणि बॅलन्स सपून सपून पहाटेचा पाहुणे पाचला संपलाय.
बघकी कसं करायचं? मग रात्री मी पोर्टचा मेसेज टाकून ठेवायला पाहिजे होतो बारा नंतर जागीच अस तोय असं पण आणि माझ्या लक्षातच आलं नाही टाकलो असतो तर पोर्ट झाला असत काय का फक्त एक मेसेज साठी असतय काम
आता ह्यो संपल्यावर
आता ह्यो संपल्यावर आता संप आता कवा संपतोय अजून पंधरा दिवस पण झालं नाहीत मारून
नाही संपायच्या आधी तर टाक लवकर
होय आता बघायचं ह्यो संपतोय ह्यो संपत आल्यावर येतोय मॅसेज येत्यात थोड्या आधी चार दिवस करायचं बर चार दिवसात कार्ड चालू होतय लगेच
होय कार्डला रेंज हाय
मला व्ही आय ला फुल रेंज असत्या घरात
हा ह जिओलाच नाही आमच्यात आमच्यात जिओला हाय फुल्ल
मी तर दारात बसतोय अग दिवसभर याला नेटवर्क नसतय म्हणून तरी ही अडकत्यात रीलाबिला बघताना
आता हे कार्या अँपचं कराय लागलो य तेवपसन रील तर काय बघायचच बंद केलं लक्षातच राहत नाही.